ह.
हॅलो संस्क्या. भावा कुठाय? हॅलो! आवाज नाही आता रे बरोबर घरी गेला आहेस. प
हा बोल आता आवाजे तोय.
काय मग काय झा झालं जेवानी.
हा जेवण झालं बघ. आत्ताच जेवलो. तुझं तुझं झालं का.
ख.
तुझं झालं का जेवण संस्क्या हा हा.
हो.
हम्म हम् बाकी काय बोलतो.
काय नाही रे मला तुमच्या इकडे जेम घ्यायची होती र गाडीला पण बोलले. पण तुला पण सांगतो.
हा.
गाडीच्या इकडे पंचास रुपये हा गाडीचे इकडे काय तर पंचाळीस हजार रुपये उंटय म्हणताडी.
हा हा
हॅलो तर तुमच्याकडेशी भेटल आपल्याला तुमच्या.
आमच्याकडे ब चाळीस पर्यंत -चाळीस पर्यंत भेटेल. पण जर अ- एकदम जर स्टेट जरी सापडल असली ना. तर किती बेचाार त्रेचार पर्यंत जाईल.
बर आपल्या दोन तीन एकर असं म्हजे दोन तीन एकर घ्यायचे एकदा.
होय काय? मग बघू ना मग. तुझ्यासाठी तर बघू इकडे तिकडे कमी याच्यात आपण बघू ना, कुठे आहे का?
हा हा
हां
हा हा
हम्म..
तेच म तू य कधीतरी फेरी मारलास ना, तर काय आवाज नाही येतय बरोबर तुझा.
येतोय.
आा हा बोल.
हॅलो! हॅलो! हॅलो